हे झाले की तुमचे.
नाही, तो वेगळा नंबर होता की.
कोणता?
का पाच झाले?
तुम्ही या शहाण्णव, पासष्ट वर करताय मला.
होय होय, आणि काल केलता तो धरून पाच म्हणताय का? आजचे पाच झाले? मी बघितलं नाही.
अं दुपारी एक वेळ झाल्याला.
हा.
एक डिस्कनेक्टिंग झाला.
ह असं तिकड, नाही मी बघितलं नाही हो, जनावरांच्या गोठ्यापाशी लावला कॉल. डायरेक्ट मी नंबर दाबून पाठ झाला नंबर तुमचा. ते दाबून मी डायरेक्ट कॉल केलाय. किती झाले बघितलं नाही त्यात. आता दे एवढा होऊ दे, मग बघतो मग.
बरं बरं, बघा.
नानी कड काय आहे स्वयंपाक आज?
स्वयंपाक आमटी टाकल्या फोडणी, भात झालाय, अजून भाजी, भाकरी करायचीय.
होय, तरी लवकरच बघा. अजून आमच स आमटीच अजून पत्या नाही, आमटी रोज काय करायचं? हे टेन्शन असतय.
हा, ते रोजचच टेन्शन आहे. आमटी काय करायच?
ह भाकरी करायच्या थोड्या वेळान. भाकरी कसं, आम्ही जेवतोय नऊला. मग भाकरी आ ता करून पण गार होत्यात, मग बरोबर मी सहा, सव्वा सहाला घालत्या स्वयंपाक काला. आधी तर मी सातला, साडेसातला घालत होती स्वयंपाकाला निवांत. स्वयंपाक झाला, भाकरी करून उठली की, लगे जेवायला बोलवायचं खाली. नऊ वाजेपर्यंत स्वंयपाक होतोय मग जेवायचं. जेवली की, ही सगळी उठून गेली की, मग भांडी घासायच. असं. तरी पण आम्हाला बोलत ते न जेवायला एक तास लागतय बघा, सगळीजण.
हा हा
हा जरा विषय तो जरा मी जरा शाळेतला काहीतरी सांगते मग हासायचं. असं चालू असते सगळेजण आपलं आपलं दिवसभर काय झालं हेनी जरा कामाचं सांगत्यात. मामा रानातलं सांगत्या आती आरडीच सांगत्या. अस चालू असतय निवांत गप्पा मारत.
हा हा ते एकत्र बरं वाटतंय ह जेवायला एकट एकट जीव वाटत नाही.
किती पण वेळ हो दे आता नऊ साडे नऊ दहा पर्यंत आम्ही वाट बघतो दादाांना ऑफिस मधन याला वेळ होतय ना.
हा
र्यंत म जरा सात वाजता चिरमुरं भडंग फरसाना असलं काय तर खात्यात वाळल.
हा
आणि मग दहा वाजता जेवतोय मग मुलग्याला तेवढं तसलं वाळल काही देत नाही पहिला त्याला जेवायला घालतोय. आणि मग ते भडंग तेन केलं असतय ते खात्यात. परसाणा भाकरवडी असत्या सरल काहीतर काहीतर असते शेव असत्या.
हा बर पडतय का ते.
हा आम्हाला पण लागतय खर मला लय लागायचं अगदी असं वाळलं खायला लय लागतेय की मी सवय आता पूर्ण बंद केल्या मग तरी पण आणून ठेवतोय. पोरग खाल्लं खाल्लं मिस्टरांना लागतय दादा ऑफिस मधन आल्यावर त्यांना लागतय.
हा हा
त्यामुळ घरी असतयं.
हम्म हम्म आमच्यात आहेते आमच्या जेवतेय लवकर सोडा आम्ही
हा तुमचं जेवण लवकर असतय.
हा सकाळी उठत्यात लवकर नाही सगळेच.
हा आमच्यात पण उड पण आम्ही मी उठत नाही बघा कारण दिवसभर मला शाळेत जायचं असतयं. सहा वाजल्याशिवाय मी उठत नाही.
हम
पाचला जरी जाग आली तरी झोपतो एक तासभर आणि तसच. आणि सहा लाच उठत्या बरोबर सहा कधी पावणे सहा असं उठत्या. साडेपाच पाच ला कधी उठत नाही कुठ तर बाहेर जायचं असलं. हेनी कुठतर जाणार असलीत तर उटत्या नाही तर नाही मग हा
घरी मग आता काही काम नाही आवरतय दोघी जण हायसा म्हटल्यामग काय डबान अ डबा नसतोयं.
डबा असतोय की दादा आमच ऑफिसला जात्यात सव्वा दहाला. मी जात्या साडे नऊ ला तोपर्यंत सगळंच झालेल असतय आमचं आत्ती उठून अंघोळ करून कनिकमळून हाय ना ताक करत असत्यात. नंतर मी उठत्या आंघोळ करत्या काहीतर भाजी करायची. घट्ट भाजी पातळ काय तर करायच आमटी पाहिजे असली तर करायची नाही तर घट्ट भााजी जास्त करायची. अ नंतर मग घर लोटायची भात घालायचा. ते झालं की तवर आंघोळ होत्यात सगळ्यांच्या मग धुनं निर्म्यात घालायचं धुनं धुवायचं.
ते काल ते आणलेल
याला आंघोळ घालायची. मग ते बाकीचे सगळी जेवत्यात तवर सकाळपारी मामा दादा एक एक चपाती का होईना ते खात. ते ना मामाना गोळ्या शुगरच्या ते जेवले कि मग लगेच आत्तीच्या तवर चपात्या झालेल्या असत्यात मग लगेच भांडी बाहेर घेतोय मग स्वयपाक खोली पण लोटून ते भांडी घासून जातोय मग मग धुनं पण कधीतर वाळत घालतोय कधीतर राहिलेल असतयं आत्ती वाळत घालत्यात मग
होय बरं मला मीच.
लई काम असं टाक
बाई काय झालंय का काय कराल्यास बघ की. कोट घालते
असं पण नकोत ना म्हणायला सून जात्या कामाला सगळं काम मागं राहिलेलं असतयं
होय अहो त त्या घराला
हम त्यामुळं मी जेवत नाही सकाळ परी मला सवय नाही काय खायची डयरेक्ट बाराला जेवते मी शाळेत मी सब्ज्याचं पाणी पित होतो मधी गावाला जाऊन आल्यावरती सवयच मोडल्या अव सवय लावायच्याय ती
हा.
आता उद्यापासून बघू सवयच मोडली पूर्ण
हा
ते लाग अस
उचमळत ऐका की ते चा कसं करत होता तुम्ही हॅलो. हॅलो.
पाणी वगैरे असं
हा नाही तुम्ही कसं म्हणजे रात्री भिजत घालत होता का सकाळी घालत होता.
रात्री. ज हॅलो. हॅलो. हॅलो. बर स्स्तशिवा खाली कर. काय ना बाबा खरा.